उ
हॅलो.
हॅलो.
हम्म जेवण तेण झालं?
हॅलो.
हा जेवणं तेन झालं काय म्हंटलं?
हा होय झालं. तुमचं तुझं?
होय आताच झालं.
तुझंच नाव येतं हच्यावरती.
हम्म. नाव माज घातलंय.
हा हा हा. आणि काय म?
उ काय नाही बघ, आत्ताच भांडी तेन घासली.
हा, पाऊस वगैरे हाय काय तिकडं?
नाही नाही, पाऊस तेन काय नाय, उकडायला लागला पण
इकडं पण काय नाहीये पाऊस.
कसलं उकडायला लागलयं, नको वाटतंय घरात, तेच भांडी घासून जरा तिथ बाहेर बस लो होतो नाय वर.
बरं.
म्हणून कट केला. सगळी जण हुतो. म्हणजे कट रिसिव्ह केल. पोरं झोपलीय?
होय, पोरं झोपलीत, आणि मला झोप लागणा. रात्री उठायचं लवकर एक
हा कुठंतर ते करायचं असलं, कुठ तर जाणार असलं की झोप लागत नाही, हुरहुर लागत्या नाय.
हा तस व्हाय लागलंय. तो मला म्हटले ला लवकर झोप, म्हणजे लवकर जाग येईल. पण झोपच लागत लई प्रयत्न केला.
नाही झोप लागत नाही. कधी उठायचं. झोप लागली तर लागून जात्या असं पण वाटतंय नाय.
हा आणि जर त्याच्यासाठी उद्याच महत्त्वाचंय ना, परीक्षा त्याची. आणि मेन म्हणजे तो एकटा जाणारेय. कधी असं गेला नाही ना कुठं, एकटा पाठवलं नाही कुठं.
सोबत कोण तर जायाच नाही का तुम्ही, नाहीतर तुम
विचारलेलं त्या टीचरांना, टीचर काय म्हटल्या. आता मुलं मोठीयेत. डबल डबल खर्च कशाला, मी घेऊन जाते सगळ्यांना
हा हा.
एकट्याचाच खर्च तर त्यात दोन हजार रुपये सांगितल्यात.
सांगितलंय व्हय, हं हं
हा. म डबल डबल कशाला बोलल्या ना त्या
म्हणजे काय हे बुक केलंय काय, ट्रॅव्हल?
हा ट्रॅवल्स छोटी, सतरा सीटरची असते ती.
हा हा ट्रॅव्हलला मग पैसे जात्यात, जर रेल्वे न तेन गेलं ना, डायरेक्ट त एसटी तिन गेल्याव त्याला लय टिकीट नाय.
होय, खरंय त्या मॅडमला कोण सांगणार?
ह ट्रॅव्हलला भरपूर तिकीट हाय, आम्ही पण ट्रॅव्हलनं पुण्याला गेलतो नऊशे किती तरी तिकीट बसलं होत, म्हणजे दोघांच मिळून आमचे अठराशे झालत आणि येत ताना आम्ही रेल्वेसन आलतो फक्त एकशे अकरा का एकशे बारा रुपये मध्ये आलतो आम्ही.
मग हे त्यांना मॅडमना कोण सांगणार व्यय क्तिक तुमचं तुम्ही या मुलांना घेऊन असं म्हटल्या असत्या तर आम्ही गेलो असतो ट्रेन नीच ट्रेन नच गेलो असती आम्ही ते परवडलं पण असत
आणि तिथनं फिरून तेन पण आला असता नय.
हा आणि परीक्षा आम्हाला पण बघता आली असती ग
होय होय चाललं असत की,
आता त्या मॅडम ना हे कोण सांगणार.
तुम्ही म्हणाय पाहिजे होत आम्ही घेऊन येतो आमच्या जबाबदारीवर त्या टाइमात तिथे असं म्हणाय पाहिजे होत तुम्ही
सगळ्याच मुलांना, मीच जायची व्यवस्था करते असं म्हंटली की
हा हा हा हा.
म ते आरव चे पप्पा बोलले ठीकये, बघू देत म त्यांच त्यांनीच, व्यवस्थित जबाबदारी नेत असतील तर मग नेऊन आणू देत तर पेमेंट पैसे तर जास्तच जाणार येत दोन हजार म्हणजे मुलासाठी जास्तच वाटतात ते
होय होय भरपूर झाले दोन हजार
हा
म टिकिट दव टिकिट सम जा किती हाफ तिकीट असल ते ना
त्याजा आता फुल घ्याय लागलंय.
फुल घ्यायलागलत काय हम्म त्यात जेवण तेण काय देणारच त्या तेनं जेवणतेन काय देणार येत काय?
जेवण द्यायचं की जरा चपाती भाजी करणार आय. त्याला मसूरच्या डाळीची उसळ आवडत्या आणि ते चपाती दोन करायच्या छोट्या छोट ट्या भात काय नको म्हंटलाय आणि नाश् त्या साठी जरा शाबुदानाची खिचडी करायची म्हटलं कर म्हटलाय तो चटणी घालून लाल सा लाल शाबूची खिचडी त्याला आवडत्यात बघ
आवडतय होय खरं सकाळी सकाळी त्यान पित होतय हो तसलं देऊच नका.
मग त्याला आवडत्या आता भिजत घात ली मी आता दुसर काय
ह दुसरं का तर आपलं उपीट ते असल. करणय ना शाबूत
थंड होणार ग सकाळी पोस.
म्हणजे डब्यातन द्यायचंय व्हय?
हा डब्यातन द्यायचंय. रात्री जो साडेतीन वाजता जाणार. व दोन वाजता उठून काहीतरी मला सगळं आवरायला पाहिजे. त्याच्यासाठी पाणी तापवून ठेवून मग त्याला उठवायला पाहिजे.
हा.
आणि तो खाणारा आठ नऊ वाजता.
हा.
मग ते पोहे उपीट गार झाले व ते गिळवणार नाहीत.
नाही नाही नाही नाही.
खिचडी कशी ज म्हणजे चालत्या.
चालत्या तेलकट पण तेलकट जास्त करू नका एवढंच.
हा तेच की. जरा शिजवून बटाटा घालून करते.
हम्म चालतेय की.
म्हणूननन म्हणले जरा बरी पडते त्याला खायला. हा शिजवून घेऊन मग मी घालते. मिक्स करते.
हा हा म्हणजे शिजून घेऊन त्याच काप करून.
हा काप करून खिचडी संग. खिचडी आपण परततो ना शेंगदाणच कुट घालून तर. त्यासोबत परतायचे ते बटाट्या तेलात नाही घालायचं.
हा हा. अस होय? हा हा.
तेलात घातला म्हणजे ते तेलकट तेलकट लई होते.
होय होय.
आणि मग अशी किचडी केली की नाय, शिजून घेऊन. मग त्याला काय थोडा तेलात खिचडी परतली की लगेच त्याचा कलर बदलतेस की.
होय होय.
असंच करतोय मी कायम.
हा हा.
तू कशी करतेस?
आम्ही बटाटा खिचूनच भाजून घेतोय.
हा किसल्यावर पण होतय पर कीस किसलेला कसं होतेय? का ठिकाणी अस गोळागोळाच होतेय.
होय गोळा होतय.
हा ना एकाच
हा हा. तस होतय. मग कधी चिरून घेतोय. ते पण तेलात पहिला भाजून घ्यायच. जरा लाल होईपर्यंत. मग ते काढून शाबू भाजायचा. आणि शाबू भाज झाला की मग त्यात घालायचं ते. मग वर्ण कुठ मीठ तेन घालायचं असं.
त्या यापेक्षा काय करायचं, भिजलेले शाबू असा मोकळा मोकळा करून घ्यायचा. आपल्या भांड्यातच. त्यातच खालीच म त्यात मीठ शेंगदाण्याचा कुठ पूर्ण मिक्स करून घ्यायचा. म नंतर तेलात परतायच. म्हणजे सगळीकडे व्यवस्थित शेंगदाण्याच कुठ मीठ सगळ व्यवस्
लाक ते. हा हा. नाही बरोबरे. हा हा. ह ह.
तू जर कच्चा घालणार असलीस तर, मग ते बटाटा आधी परतून घ्यायला पाहिजे तेलात.
हम् हम्. नाही आता आपण शाबू नुसतं घालायचं आणि नंतर परतायच म्हणलं ना शाब म्हणजे नंतर शेंगदाण्याचं कूट घालायच नंतर ते कूट सगळीकडे लागत नाही व्यवस्थित कारण ही एखादा शाबु चांगला असतोय, हा एखादा चांगला नसते होय. ते लक्षात आल माझ्या आता चिकटते, हा. नाहीतर एखादेस गट्टू होतोय.
हा, शेंगदाण्या आणि शाबू एक होत नाहीत. वेगळंवेेगळंच राहते.
राहते हम्म हम.
मग त्याच्यासाठी काय करायचं खालीच मिक्स करून घ्यायचं आपल्या भांड्यात. भिजवलेला भांडा असते ना, शाबू ते भिजवताना जर मोठ्यात भिजवायच आणि मग नंतर मोकळं-मोकळं करून सगळं व्यवस्थित मिक्स करून फक्त तेलात परतायला कणी पटकन पण होत्या जास्त वेळ पण लागत नाही.
होय होय.
तस करायचं तस करून बघ आणि उकडलेला बटाटा घालून बघ आता मी फोडल्याला बटाटा ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवले दोन.
उकडूून?
हा.
हा हा, त्याला काय होत नाही तसं ठेवलेलं फ्रीज मध्ये?
नाही आत्ताच तर ठेवलंय संध्याका मगाशी सात वाजता. नाही काय होत.
हम् हम्.
कधी-कधी तर कने पण ठेवतो सकाळी जास्त झालेलं का णी एक-दोन चपात्यांची असली की नाही तस डब्यात घालून झाकून ठेवायचं उघडी ठेवायची नाही.
उघडी ठेवली की ते मग त्याला साई येत्या.
हा आणि ति कडक-कडक होते हा, ते नंतर पण ते कडकपणा जात नाही ते तसच राहते.
नाही हा, मी पण राहिली तर आम्ही डब्यात ठेवतोय. कधी असं शक्यतो राहत नाही, हा.
ठेवते मी असं नड्यायाडीला एका दिवस होतेच की जास्त कमी.
हा. आणि करायच्या आधी फक्त एक तासभर आधी काढून ठेवायचे नॉर्मल व्हाय लागते ना.
हा थंड व्हाय लागत ते. फ्रीज मधली काढून बाहेर ठेवा लागतात थोडा.
हम्म.
असं करते मी. कसली कागद?
ते आपलं फ्रीजमध्ये काच असत ते काचेवर कागद मिळत की घालायला.
होय होय घातलं की.
घातल्या तर ते कागदही पाण्याचे आहेत बघा. ते कागद घातल्यावर तरी घाण होत हा, का‌‌ बर ये.
कागद मिळा कस मी कागद घात, माड पण मिळत नाहीत मी पण ऑनलाईन घेतले.
कितीला वो?
तीनसे वीस रुपयाला कायतर घेतलं.
तीन?
हा तिन कागद म्हणजे तीन पेपर होते प्लास्टिकचे, आणि त्याच्या वरच फ्रीजच्या वर अस दोन्ही साईड ला तीन तीन कप्पे असतात तसं ते असते माहितीय काय? कवर. ते कवर एक आणि तुला सांगतो हँडलचा एक कवर मिळाला हँडलला आपण डाग वन लागतात नाही. त्याला त्यासाठी ते कॉम्बो सेटच होता ते अख्खा सेट पूर्ण
आता हे का मीशो वरन घेतलय का?
मीशू वर.
ह ह ते मला जरा म्हणजे - -
करतो मी तुला.
हा -हा करा -करा मागवते. नाही मी घरात बन घरात बनवायचं म्हणत होतो ते फ्रीज वरचं कवर असते ना? कप्प
ते काय आपण शिवू शकतोय पण हँडलचं आणि आतले पेपर पण पाहिजेतच.
पाहिजे. मग ते पेपर आहेत ना? ते तीस रुपये ला तासगावत येतेत अस माझी मैत्रिणी बोलली. आणायच म्हटलं. हा तीन पेपर.
हा त्याच्यापेक्षा सगळ सेटच घ्यायचा. एक वेग छान दिसतय.
ते धुवायला चालते काय?
हा धुवायला चालतय की. आता मी घेऊन पण बघ तीन - चार वर्ष झाली. हाय असं राहिलंय. झालं नाही त्याला. धुतोय मी एक महिन्याभरात न एकदा धुतोय.
हम्म आणि फ्रीज पुसायला पण लागत नसेल ना सारखं.
हा सारखं नाही सांडासांडी काय होत नाही.
हा हा. आमच्यात सारखं ते ताक ठेवत्यात. लोण्याचा डबा ठेवत्यात. होय काचेवर पडतय. आणि काहीतर फळं असलं की फ्रीजर ला लावत्यात सारखं काहीतरी चालू असतं आमच्या मिस्टरांचा लई असतय.
हा हा चालत् ठेऊ काय करतेय वर ती
हा.
हॅलो!
हा हा.
हां.